हा हॅलो आवाज येतोय काय?
हा येतोय की.
हा बोला की.
चहा वगैरे झाला.
होय झाला. तुमचा?
झाला बघा.
होय. काय करायलायसा?
काय नाही बघा आता निवात हाय बघा.
होय. आणि बाळ?
बाय आता गेलयं शेजारी जरा खेळाय लागलयं वगैरे आता. तिला पण वॅक्सिनेशन दिलत नई आता.
कधी?
काल देऊन आलेत की. त्यामुळं ती जरास दमत होती. मग आता हाय थोडी आता हाय जरा स्टेबल. व्यवस्थित मग जरा पाठव होय दुखत असणार हाय होय.
होय कि त्यामुळं. ती किती महिन्याची हाय म्हणलासा?
महिन्याचे नाही. दीड वर्षाची हाय ती. हा आता दीड वर्षाचा होता. त तिला तिला दिलं हा ए - - वॅक्सिनेशन दिल तिल आता. मग ते कसं होतंय ते नऊ महिने- - एवढं काय म्हणजे हे होत नाही पण ते दीड वर्षाच दरा दमवतयं ओ. पाय वगैरे आणि आता कसं चालतात नाही मुलं वगैरे. हा स म त्यामुळे त्याच्यावर दाव वगैरे पडली किंम दुखतय.
होय की आणि ते ऐकत पण नाहीत तेव आणि हाय.
नाहीत मुलं किती पण त्यांना कनी क - - स आपल्याला कसं कळतयना आता इथं पाय आपण जर जोरात ठेवला की दु खणार हे आपल्याला माहितच अस पण त्यांचं तसं नाही त्यांना माहितच नसतयं नाई. असं होतयं. सगळ्या गोष्टी होय. होय. तेच की मग आणि काय निवांत हाईसा? मला कनी रेसिपी विचारायची होती एक. अ रेसिपी म्हणजे आता म्हणजे मला विचारायची होती दुसरी पण तुला आता कुठली येत्या म्हणजे मला - - संध्याकाळी ट्राय करायचे ना मग तेच तेच रेसिपी आता कंटाळ आलाय करून. म्हणुन म्हणलं की रेसिपी एक विचारुया हां म्हणजे तुम्हाला कोणती असं - - चांगली जमत्या म्हणजे असं लगेच पण होईल आणि टेस्टी पण लागल असं.
आता म्हणजे तुम्हाला असं म्हणजे नाश्ता म्हणजे आता तिनसांचं करायच की जेवणालाच कराय- - रायचयं.
म्हणजे आता पुुर्त करायचय असं पण चालतयं.
म्हणजे दोन्ही पैकी कसही चालते तुम्हाला. ओके मग तुम्ही आता जर आतासाठी जर खायच जर नाश्त्यासाठी आता पाचसाहा जर भूक लागली असेल - - तर तुम्ही ब्रेड पकोडा वगैरे करून खाऊ शकताय की ती रेसिपी म्हणजे झ टकन होण्यासारखी हाय. पटकन तुम्हाला म्हणजे जास्त काय अस किचकट नाहीय. जेव्हा हे बाबा हेला लई मसाला बिसाला वाटायचाय असं काय नाहीय.
हा हा हा हा.
त रेसी म्हणजे जस की आता आपलं बेसनचे पीठला साधं साधं लागत जसं की ब्रेड ब्रेड लागते बेसनचं पीठ लागत झालं हे दोन लागतात त्याला आणि जर आपल्याला बटाट्याची भाजी म्हणजे बटाटू लागते त्यासाठी हा मग पहिला काय का हा मग पहिला काय करायचं आपल्याकडे बटरटॉ असतात ना तेचा उकडून घ्यायचे
हा
हा बटाटो ते उकडून घेतल्यानंतर ना आपण जशी भाजी करतोय ना तशी भाजी पण कशी करा भाज त्यार कांदा जर ख म्हणे जात प्रण आवत असे तर कांदा घालायचा नाही तर कांदा त्यात घालायचाच नाही
हा
कांदा वगैरे त्या काही घालायचंच नाही फक्त काय जिरं मुरी परत आपलं गरम मसाला घालायचा हळद ह आपण हे सगळं आपलं प हे घालायचं त्यात मसाले आणि रेड करायची ती आपण जी येल्लो करतोय ना त्याच्यासाठी ती रेड करायची
हा हा
हा आणि नंतर ब्रेड पण जे काय आपल्या ज शेप पाहिजे आहेत का नाही म्हणजे आ कुणाला गोल हवे असतात कोुणाला त्रिकोणी हवे असतात कुणाला चौकणी तसंच चालते
हा हा हा म्हणजे आता मला काय म्हणायचं आता समजा ड म्हण ऑोून घेणार नाही म्हणजे कस चिकतातच ना त्याला
नाही नाही नाही ऑइल वगैरे का आता आपण त्यात कसं करणार आता ते ब्रेड घेतला ओे आता आपण बटाट्याची पहि भाजी करून घेतली ती बाजूला ठेवली त्याच्यानंतर काय करायचंय ब्रेड ला आपण शेप देऊन घ्यायच जस की कोुणाला त्रिकोणी आवडते कोुणाला तसच चौ कोणी असेल तर तसच आवडते तर काय करायच पहिला जो एक ब्रेड घ्यायचा त्याच्यावरती बटाट्याची भाजी लावून घ्यायची आपण आणि त्याच्यावरती अनेक ब्रेड ठेवायचा ह असं कर असं आपण जेवढा आप कराय तेवढ आपण करून घ्यायचं ते त्याच्यानंतर काय करायचं साईड ला तेल कडई ठेवायची तेलात म्हणजे ते तेल कडईत तेल ठेवायचं तापवायला त्याच्यानंतर काय करायचं बेसनच पीठ यायचं बेसनं पीठ त्या थोडं पाणी घालून चटणी मीठ वगैरे हळत आपण आपली जे काय बेसिक मसाले आहेत ना ते घालून ना आपण त्याचे एक बॅटर्न तयार करून घ्यायचं
हा
ते तयार करून घंतर काय करायचं जे आपण केलेलं होत ना जे ब्रेडं आपणे कर ठेवलेलं होत ते फक्त त्यात डीप करायचं आणि तळून घ्यायचं
म्हणजे आता समजा त्यािकाणी ब्रेड असते ना तो ऑइल शोषून घेते म्हणजे आता आपण जरी तो पाण्यात जरी टाकला तरी तो ऑइल शोषण म्हणजे ति ज असं एकदम म्हणजे असं अ हे व्हायला पाहिजे काय म्हणतात ते असं आपण जर चमचा त्याच्यावरन फिरवला की तो काटा चमचा असते ना तो अस रफ लागायला पाहिजे असं म्हणजे त्यामध्ये ऑइल वगैरे वगैरे म्हणजे आपण आता समजा त्याच्यामध्ये अ असं काय टाकायला पाहिजे कि ते ऑइल म्हणजे शोषण वगैरे घ्यायला नको
म्हणजे कस असतय आता जो पकोडा आपण केला ना त्यामध्ये कस बटाट्याची भाजी असते मे का नु आप ब्रेड पाण्यात वरेला त्या तो अ म्हणजे ते तेल किंवा पाणी शोषून घेतोय पण तिच्यात हे कस आहे ब्रेड पकोडा म आपण ते बेसन पीठ म डीप डीप केलेल अस ते म्हणजे आपण आपण वडापाव कसा करतोय तशा टाईप मध्ये झालेला असतय ते तर त्यामुळ कसं होतंय जास्त त्यात तेल आतपर्यंत जात नाही. काय होतय वरचं जे बेसन आहे ना ते तळलं जातय आणि आत आपण काय ऑलरेडी बटाटया ची भाजी जी काय आहे ती आपण रेडी केलेलीच असतेया हूं त्यामु कस होतय जास्त तेल आत शोषल गेल जात नाही जास्त पण नाय आणि कमी पण नाय ब्रेड हाय तसाच राहतोय तो फक्त जे काय बेसनच पीठ आहे ना ते चांगलं भाजलं जातय. वरती खाली आणि व्यवस्थित जर आपण डीपली जर भाजलं व्यवस्थित तर ते मग छान लागते. खायला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकताय. चहा सोबत खाऊ शकताय. जस तुम्हाला आवडतय तस तुम्ही ते खाऊ शकता हे साध एकदम सोपी रेसिपी हाय म्हणजे वडापाव
म्हणजे नाशत्यासाठी उत्तम आये.
हा म्हणजे आपण हा कधीतर आपल्याया कंटाळाला आला कायतर नवीन खाऊ वाटलं. तर हे आपण करू शकतोय. किंवा आपण सँडविच करू शकतोय. जस की आता लहान मुलांना आपण कसं काय खात नाहीत त्यामुळे पण सँडविच वगैरे करून देत तशा प्रकारे पण आप पण करू शकतोय. हा रेसिप हा हा ते पण खातात हा ते आपण सँडविच पण करू शकतोय त्या प्रकारच त्यामुळ कस आप सगळ्यांनाच खायला जात आणि जेवणाच म्हटलं तर काय त्यात सगळं आलं म जे काय म्हणजे भा चपा आता भाजी केली तर चपाती किंवा मा केला तर पुरी आली. आणि काहीतरी केलं तर रोटी आली.
आता कनय रेग्युलरली तसच चालतय वो कसं होतय आपण काय नवीन पदार्थ ट्राय करायचं म्हणले की तो एक वेळ एक नसतोय आणि विषय काय होतय तेवढ म्हणजे आणि मॅनेज पण होतं नाय मंग असपण काय करतोय रेग्युलरली जी भाजी असते आता बघा की, कोणं आता रेग्युलरली अ ते वेगवेगळे पदा पदार्थ ट्राय करतय नाहीचं ना जे आहे ते आपण जे फॉलो चं करतोय जे काय भाज्या असतील त्याजच करायचं. किंवा काय आणि हा किंवा एखादा दिवस अस किंवा तर बाबा त्यावेळेला आपण ट्राय करतोय असं हाय. हा हो टाईम होय. म्हणजे कांदभजी म्हणा हे म्हणा हे आपल्या घरी तर काय तर उपवास वगैरे असेल तर आपण ते किंवा एखाद्या वेळे चव वगैरे येते पऊस वगैरे पडलेला असतोय तवा आपण हमकास ते करतोयचं होय म्हणजे तेजी पण म्हणजे रेसि तीन म्हणजे मी अशा प्रकारे करतोय कांदेभजी आपण कसं का कांदे असे हुभे चिरून घ्यायचे एक स्लाईस मध्ये एका ह्याच्यामध्ये लेवलमध्ये आणि आपण असं कनय तुम्हाला जेवढं म्हणजे पीठ पाहिजे त्याच्या म्हणजे थोडस डब्बल कांदे चिरायचें म्हणजे एक पाच सहा कांदे घेतले म्हणजे जास्त कांदा असावा त्याच्यामध्ये म कांद्या असं हा स्लाईस कापून घ्यायचे आणि पूर्ण असं मोकळे स्लाईस व्हायला पाहिजेत ते कांद्याचे असे बारीक मध्ये आणि हुबे चिराय यचे असे त्यामध्ये कांदा मोकळा करायचा आणि कनी अ असं हे टाकायचं काय ते एका साइटला मोकळा करून ठेवायचं मग आणि पीठ घ्याय चं आपल्या डाळीच आणि थोडसं कनी मीठ टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्याच कांद्यामध्ये थोडं आणि मग कनी त्यामध्ये ओवा टाकायचा परत असलं तर तांदाळाचं पीठ थोडं टाकायचं असं टाकून कनी मग धणे पावडर टाकायची. हो मग चटणी टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची. आणि हे पूर्ण धने पावडर टाकायचीच हा त्याच्यामध्ये आणि मग ओवा असं कनी पूर्ण क्रश करून त्याच्यामध्ये टाकायच म्हणजे काय होतय माहितीये काय की त्या म्हणजे वास येतय हा म्हणजे वास पण छान येतय वो
होय वास पण छान येत आणि कस ओवा कशी गोष्ट आहे कि बा आपल्याला पचन क्रियामध्ये
हा साथ देत्या होय आणि मग ते टाकलं त नाही आपण कसं डाळीचं पीठ कसं असते जड असते पचायला त्यामुळें कनाही आपण डाळी जे काय खमतय का नाही त्यामध्ये म्हणजे पुरणपोळी सोडले तर आपण थोडं थोडं म्हणजे असं जर करणार असेल जे म्हणजे जड होणार म्हणजे पदार्थ त्यामध्ये आपण थोडा ओवा घालतोच. मग ते ओवा घालायचं आणि पूर्ण म्हणजे हे पीठ मिक्स करायचं पीठ वगैरे चटणी घातली हळद घातली पूर्ण अस मिक्स करायचं एकदम म्हणजे एकदम कोरडं पाणी अजिबात त्याच्यामध्ये लावायचं नाही मिठाच ते कांदा आपोआप पाणी सुटत त्याला म्हणजे आपलं बॅटर तयार व्हायच जर पाण्याची जर गरज लागली तर अस शिपंडल्यागत आप आपण कसं करतोय तसं थोडं शिंपडायचं त्याच्यावर आणि मग ते तयार करायचं करायच आणि मग एक-एक भजी-भजी असं सोडली का नाही एवढं टेस्टी लागत्यात म्हणजे आपण तळून घेतो तेव्हा व्यवस्थित असं थोड होय थोडस करपस असं जर अस भाजायचं लय पण करपवायचं नाही दोन्ही साईड ना आणि मंद ह्याच्यावर भाजायचं मंद गॅसवर आणि मग ते भजी काढायचे म्हणजे एवढे हा ते पण छान होतात म्हणजे भजी असे अ होय म्हणजे कनाय असं करण्यासारखी रेसिपी एक-एक एवढ्या आहेत ना की म्हणजे काय बोलायचंच काम नाही असं पण आहे. एवढे म्हणजे आता हे ब्रेड पकोडे म्हनला का नाय तुम्ही ते पण म्हणजे का नाय छान होत म्हणजे मला म्हणजे ऐकून तर वाटलं की रेसिपी छान आहे. ते म्हणजे कधी तर आपलं सकाळच्या नाश्त्याला मना किंवा संध्या जास्त कोण संध्याकाळच्या नाशत्याला पण छान पडेल ती रेसिपी आहे ना
हा कसं होत आमच्या तर घरात नेमकं असंच असत हा संध्याकाळच कसं एक-एक एक एकदा सगळेच लवकर येतात एक दिवशी ह असं होत आठवड्यात न कोणता तरी एक दिवस असतोय त्या दिवशी ना सगळे एकत्र एक दिवशी लवकरच येतात सहाला कोण सहाला येते कोण साडे सहाला येते आणि त्यावेळेस हमखास त्यांना भूक लागलेली असते आणि ते म्हणत असत काहीतरी करा-काहीतरी करा मग त्यावेेळेस कसं होत हा हा तेव्हा कसं करतोय आम्ही मग हा कधीतरी बटा-बटा म्हणजे वडापाव करायच कधीतरी कांदेभजी करायचे कधीतरी हे करायचं कधीतरी ते कोणतंच काय नको असेल तर मग काय तरी समोसा वगैरे करायचा अस अमी प्रत्येक मनजे ज्या-ज्या दिवशी होतय ना म्हणजे भूक लागली त्यावेळेस करतोय.
हा हा छान वाटतेय खरं रेसिपी कराय चालतेय मग आणि करते मग ओके ओके
हा हा ओके